आवाज.
हा येतं येते झालं जेवण.
हो हो झालं जेवण झाल. आवरलंच होतं म्हटलं आता वच तुमचा पण कॉल होऊन जाईल माझा पण होऊन जाईल.
हा ना.
आता दुसरे हो दुसरे टास्क आता बंदच आहे ना.
हे कंप्लीट झाल्या शिवाय येणार नाहीत ना ते.
नाही आम्हाला चालू होते. हम्म पण मग आता सगळ्यांचेच बंद आहे.
हम्म हम्म हम्म. आता मला पण दुसरा अजून कोणतरी बघावा लागणार आहे.
हम एवढं कम्प्लीट करायचं म्हणजे सोपं नाही.
तेच ना पण त्यांनी पाच व्यक्ती सांगितल्यात ना पाच व्यक्तींसोबतच करायचे तीस कॉल.
हो का.
हो.
अच्छा ते मी वाचलं बर का? माझं पण तुम्ही आणि अजून एक ताई दोघंसोबतच झालंय फक्त.
त्यांचं कम्प्लीट झालं का?
नाही जायचं पण नाही झालं.
त्या करत असतील तर आमच्या दोघींचं पण होईल ना.
हो चालेल ना. त्यांचा असा आहे ना त्यांना वेळच नाही. शक्यतो रात्रीच असतो म्हणजे नऊ काल तर मी त्यांना दहा नंतर कॉल केला.
होय का.
आणि तेव्हा माझ्या मुलीची झोपायची वेळ होऊन जाते पण म्हटलं चला आता एक कॉल ते घेऊ करून.
हा ना कॉल कमप्लीट झाले पाहिजेत
हा.
माझे तर दोन कॉल झिरो झाले. आणि दोन झाले एक झाला सहाशेचा आणि काल तर डिस्कनेक्ट झाला तो तीनशेचाच झाला.
माझे सगळे झिरो माझे तर दोनच झाले बाकी सगळे झिरो झाले.
हा.
हम्म.
म आता ते धरणार की.
पण असंच व्हायचं ना ते तुम्हाला मी केले ना कारण ते डिस्कनेक्ट व्हायचे पण त्यांनी ते सबमिट करून घेतला असं झाला असं समजून आणि मी त
सबमिट करून
हो आणि मी तर असं ऐकलं की तीस कॉल आहे.
हा तीस कॉल पण त्यांनी कसं सांगितले पाच व्यक्तींसोबत तीस कॉल करायचे?
अच्छा काही प्रॉब्लेम नाही आपण करून घेऊ पाच पाच सहा सहा काय होत नाही तेवढं.
हा तेच ना मग तेवढं व्हायला पाहिजेत ना आता
हम्म.
बघू आता रात्री पण मी एकदा मेसेज केलेला की आता आहे का टास्क म्हणून.
हा.
तर आहे पण तिचं काहीतरी ऑफिस असते ती लंचमध्ये करते बोलली.
अच्छा.
लेडीज ला कारण रात्री तेवढं शक्य होत नाही.
हो ना काम आवरायचं असतं आणि ते सोडून कॉलवर कुठं बोलणार मी सगळं आवरून झाल्याच्या नंतर मी त्यांना फोन केला होता.
जॉबला आहे का?
हो ते काय पत्रकार काहीतरी बोलल्या.
हा हा
मत मणे न च्या पुढे मग मी हेच फ्रीच असते दोन तासच मग त्यांचा एक झाला माझा एक झाला म्हटलंबच झाल्यात आता भरपूर अकरा वाजत आले उतेे
हा वेळ होत दहा दहा मिनिटं म्हटलं की तरी वेळ
हम्म वेळ म्हणजे मला पहिले असं वाटलं की मी केलं तर तुमच पण काउंट करत माझं पण काउंट करत पण ते असं नाहीे प्रत्येकाचा सेपरेट म्हटल्यावर मग खूप होत हो ते
नाहीे आता तुम्ही मला कॉल केला की तुमच धरत नाही मी केलं कि असंय आपला आपण ज्या वेळेस कॉल लावू ना त्याच वेळेस धरतात ते त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम येतय
हम् नाहीतर मग झाली असते पटकन
झाले असते दोन्ही मिळून असते तर झाले असते.
हम्म
ते पण ते मेंट एकशे ऐंशी मेंटला झालं की लगेच कॉल हे होतय
हो
असं पण होतय. आता माझे किती झाले हा चौथा कॉल आहे. त्याच्यामुळे मला अजून माझ्या अजून सव्वीस कॉल बाकी येत कधी एवढे करायचे सव्वीस कॉल?
काय नाही पाच सहा माझ्या सोबत करून घ्या मग. काय नाही हम्म हम्म.
ते होतील आपल्या दोघींचे होतील पण अजून बा
हो अजून शोधावं लागतील समोरच्यानी पण तेवढे केले पाहिजे.
केले पाहिजेत ना आणि ज्यांचा ऑफिस आहे त्यांना शक्य होत नाही ना.
हम्म त्यांना एवढं बोलणं शक्य होत नाही.
त्यांच्या टाइम मध्येच कराव लागतं तीच तीच मगाशी तेचा मेसेज आला मी दोन ला करते म्हणून लंचमध्ये.
हा हा.
मग तिच्यासोबत एक होईल.
हो
कधी व्हाय एवढे कंप्लीट?
ते बॅक बाकी व्हॅलिडेशनचा वगैरे आहे ना त्याचं काही नाही वाटत आपण पाहिजे तेव्हा करू शक
करू शकते हा ना पण आता माझं कसं हे हे हा पूर्ण झाल्याशिवाय दुसरा टास्क येणार नाही ना मला. हा कमप्लीट झाल्याशिवाय. आणि कोण असं ऍक्सेप्ट होत नाही ना करायला.
हो
तयार होत नाहीयेत कोण मिस्टरांना म्हंटलं तुमच्या मोबाईलवरती करा म्हणजे माझं थोडे होईल मला म्हणतात मी एवढ्या वेळ तुझा बरोब बोलत बसू का. मी किती दोन मिनिटं बोलणार आहे एवढा वेळ तुझ्यावर बोलणार आहे का. ते
मी माझ्या फ्रेंडला दिलं आपण पहिले त्यांना तो फॉर्म फील करावं लागेल त्यानंतर मग त्यांना टास्क ये ती तुम्हाला किती दिवसात आला होता फॉर्म भर
मला लगेच आला मी रात्री फॉर्म फिल केला मंग सर बोलले सकाळी टास्क येईल म्हणून मग लगेच आला सकाळी.
अच्छा काही काही नाहीना मेसेज येत आहे ना नाही याला ग्रुप वर मेसेज पडलेले ना
हा
ह तर काही काही लोकं म्हणतात आम्ही कधीचा प्रोफाईल टास्क केला पण आम्हाला येतच नाही काहीचं असं.
येतात आता काल एक अश्विनी म्हणून दुसर आहे तिने पण मेसेज टाकलाय तिने काल फॉर्म फिल केलाय मग सर तिला पण बोलले की उद्या टास्क येतील आता तिला एक कॉल करते म्हणजे तिच्या सोबत पण कॉल होते ना माझी आज नुसतं शोधत राहायचं कोण भेटतय का?
हा हा हा.
ह जेंट्स सोबत नाही ना मग आता मागाशी मला एक हाय म्हणून मेसेज आलाय कोण आहे मी रिप्लाय केला की म्हटलं कोण म्हणून कारण कसं मुलं गे कर तात ना ग्रुप मधला त्यांच्या सोबत काय बोलणार ना आ
नाही काय बोलणार आहे.
मग मी रिप्लाय मेसेज केला कोन म्हणून त्याचा काही रिप्लाय नाही आला जर लेडीज असेल तर बरंच आहे.
हो मी पण बरच मेसे हे बऱ्याच लोकांना केले पण काही कोणी रिप्लाय कोणी कोणी करत कोणी कोणी म्हणत आमचे झालेले म्हटलं बापरे एकशे ऐंशी मिनिट्स कसे कंप्लीट झाले यांचे.
कशे कंप्लीट झाले तेच ना ते खूपच लिमिट ठेवले त्यांनी ना.
हो मी पण आधीपासून सुरवात केली असती ना बरेच झाले असते पण मी म्हटलं स्कीपच करून देऊ आपण जाऊ द्या.
ते कॉल कॉलिंग असल्यामुळ थोड ऑकवर्ड वाटतय.
काही बो काही नाही.
काही नाही. बघू आता मला पण आता ह्या कंप्लीट झाल्याशिवाय कळणार नाही दुसरा कोणता येतोय त.
हो.
तो हा केलाय ना तुम्ही ट्रान्स्क्रिप्शनचा.
हो केलाय केलाय.
तो पण आहे ना सोप्पा.
हो ते व्हॅलिडेशन आहे ट्रान्स्क्रिप्शन सेमच हम्म काही नाही त्याच तू रेकॉर्डिंगच नाही आलेलं बरं का मला मला नाही माहिती म त्याच्यामध्ये काय मला हे दोन आलेले होते.
हम्म हम्म हम्म.
रेकॉर्डिंगच नाही आलं मला काय माहित काय असतं त्याच्यामध्ये.
हा हा हा. तिथ एक आहे ती पण करते कॉल तिचं म्हणजे तिचे कंप्लीट झाल्यात. तिच्या मिस्टरांच्या बाकी आहेत ना मग ती मिस्टरांची कॉल तीच करती ये.
हा हा हा.
पण तिच्या मिस्टरांच लिमिट संपलं एकश ऐंशी मिनिट झाल्यात. त्याच्यामुळे माझ्याकडून त्यांना कॉल लागत नाही.
हा हा हा हा मी पण सांगितलं माझ्या फ्रेंडला पण मला परत असं वाटतं म्हणजे तेन ते कोणाला ते कोणाला कॉल करत बसतील असं.
हा ना.
पण म्हटलं तिला म्हटलं ऍप वगैरे त कर डाउनलोड मग बघू असं.
नाही म्हणजे त्यांनी फक्त जरी ऍप घेऊन जरी हे केलं ना आपल्यासोबत जरी केलं ना कॉल तरी चाल कारण थोडं काय वाटतय आता म्हणजे अकाउंट डिटेल द्यायचं म्हणलं की अकाउंट क्रिएट करायचं म्हणलं जरा वाटतं ना अकाउंटवरचे पैसे जातात की काय.
हा तेच ना समोरच्याला आपण काय सांगायचं असं.
ला माझ्या फ्रेंड ला तिला म्हंटलं तू अकाउंट क्रिएट करू नको फक्त माझ्यासोबत कॉल कर म्हणजे माझे कॉल होतील. कशे तरी कॉल कम्पलीट करायचे येत. किती त्यांनी पण लिमिट ठेवलेय.
पण ते जास्तच हे झाल.
हम्म.
दुपारी काय तुम्ही मग फ्रीच असाल ना सकाळी आवरल्यानंतर.
हो.
हा. माझं आवरलच आहे. शेवपुरी बनवायची होती त्याची तयारी करून ठेवते.
मुलगी.
मुलगी आता आजी बाबां सोबत
हा हा त्रास देत नाही ना
नाही नाही त्रास काही नाही एवढं आले की दुपारी झोपते ते मग आणि असं पण येतं कसं ना गावाकडे खेळायला असं मोकळ असत ना
हा
तर मग काय इकडे फिरायचं तिकडे फिरायचं एवढं काही जिचा काही त्रास नाही
हा आणि आजी आजी बाबा आहेत लक्ष द्यायला.
हो आजी बाबा आहेत त्यामुळ कायं आता गेली त्यांच्यासोबत गावाला.
गावाला गेली हे.
हम्म
राहते का?
हो राहते किती पण वेळ राहते काही नाही म्हणजे येईल ती असं येईल आता दोन तीन तासामध्ये पण मग काही जास्त वेळ पण थांबते ती
हा हा
ते लाहानपणा पासुन सवय हे.
सवय हा सवय नसती कि नाहीत राहत मुलं
हम्म तस ती तीकडे असलो आम्ही पुण्याला कि मग माझ्यासोबतच बडबड बडबड
म तिथे पण फ्लॅट वगैरे आहे का?
हो फ्लॅट आहे तिथे
कारण एवढं दहा दिवस बाहेर यायचं.
हो मग कुठे राहणार रेंटनी तर परवडणार नाही रेंटनी मी राहू शकत नाही नाय ताई
म ते दहा दिवसासाठी सोबत जायचं
हो सोबत जायचं परत रिटन यायचं.
ह बरं हे चेंज होतो इथ राहुन पण काय करणार एका ठिकाणी म्हटलं तर कंटाळा येतो एकाच एक एकाच ठिकाणी आपण इथे ये गावात म्हटल्यावर आपण इथे कुठे ना बाहेर पण नाही जाऊन काही करू शकत
हो ना
ह
अस ग्रामीण भाग आहे का?
हो ग्रामीण भाग आहे आमचं इकडे
हम्म हम्म म उलट तिकडच पुण्यातच सेटेल व्हायचं ना
पण काय ओ ऑफिस नाही ये त्यामुळं मग कंपल्सरी म्हणून चाललंय
हा तर इकडे पण लक्ष द्यायला
हम्म इकडे पण आहे हा शेती वगैरे पण ह्याची आम्ही नाय करत पण मग आहे
हम् हम् हं
तुमची हाय का शेती क नाहीे ये
नाही
हम् तुम्हाला सगळंच मग विकतच घ्यावं लागत असेल. त भाजीपाला तर केवढा महाग होता ना
बापरे! काये अजून? ते काय आता सग काय स्वस्त राहिलंय का, सगळंच महाग झालंय.
हम्म.
तुमच्या तिकड काय असतं, जास्त काय असतय?
आमच्याकडे मक्का, कांदे खूप.
हा.
त्यानंतर आं? हॅलो?
हा. येतोय का?